हा येतो की. हा बोल. काय करायला लागते? हा जेवलो.
हं हं.
तुम्ही काय करताय?
काय नाही जेवले बघा. आता बसलोय, अ मिस्टर आलेत.
हं हं.
त्यांना जेवण वाढत होती.
व्हय. काय मिस्टर काय करायला जातात?
मिस्टर काही नाही. त्यांचा बिझनेस आहे हॉटेलचा. ते संध्याकाळच चालू असतं. म सकाळी म मटरेल वगैरे काय असेल तर ते आणावं लागतं ना. म दिवसभर तेच. कांदे वगेरे बाजार तेन असत तो. त्यातलं काहीतरी वस्तू असेल तर ते बघावून आणावं लागत.
हं हं. गिराक आहेत का व्यवस्थित?
कस्टमर आहेत.
हा तेच की. कस्टंबर आहेत का व्यवस्थित?
आहेत आहेत. व्यवस्थित आहेत. तुम्ही कुठे राहता?
आम्ही कोल्हापूरला.
हा हा हा
तुम्ही
आम्ही पण कोल्हापूरलाच राहतो
होय हा हा मग कोल्हापुरात काय काय मग बघाय बघण्यासारखं काय आहे काय नाही
आहे की आता तुम्हाला पण माहितीच आहे आप
मग दोन्ही एकत्रच आहे राहतोय म्हटल्यावर आता सगळं माहित तीच आहे
हो तेथं तेच मग आता तुमचा कुलस्वामी कोणता आहे
आमचा कुलदैवत हे आहे काय ते वाकोबा
हा हा हा
तुमचां
आमचा ज्योतिबा
हा आमच कुलदैवत तेन अ वाकोबा गारगोटीच्या पुढे लांब आहे वाकीगोल गाव आहे
हा हा म्हणजे तसं जंगल वगैरे आहे का
हा जंगल आहे झाडे आहे जवळून जरी गेलं तरी देव देवस्थान दिसत नाही
म्हणजे एवढं आत आहे का ते
एवढ आत आहे आणि लई लांब आहे
अरे बापरे म्हणजे असं पावसात वगैरे जायला वगैरे असं छान वाटत असेल त्या ठिकाणी
भरपूर नाही नाही नाही पावसाच नाही उन्हाळ्यात जाऊन आलोय आम्ही
हा बर आहे तिथ बघ बघण्यासारखं वगैरे सगळं भरपूर
हा बघण्यासारखं आहे हाय भरपूर आहे तलाव हाय नदी हाय अ मा माकड तरी मुलांच्या हातातन खोबरी पळव काय पळव असं हातात काय दिसल ते सगळं पळवून नेहतात प्राणी जास्त आहेत बघण्यात
गड वगैरे असं काही हवा
हो लय ते झाडावर
हा हा हा आवाज येतो का तुम्हाला हॅलो नाही मला आवाज येत नाही तुमचा
बोल बोलाम येत नाही
हा हा बोला आता येतोय बघा हो नेटवर्क नसल्या कारणामुळ आवाज येत नाही ओ काही नाही बघ आहे आता झोपायचं लहान मुल आहे तिला झोपवायचंय लहान बाळ आहे ओ आमचं म्हणजे तीन वर्षाची आहे आणि एक सहा वर्षाची ती आता गेलीय शाळेत
हा हा हा आणि काय मग पाऊस बिस आहे
आणि काय नाही बघा
तुमच्या आमचं गाव तुमचं गाव एकच आहे पाऊस हम्म तरी पण आम्ही कोल्हापूर आहे खरं आम्ही परगावीला राहायला आहे कोल्हापुरावरून बी लांब आहे आम्ही राहायला
हो का हा मग ते तुमच्या इथे शेती वगैरे आहे का
आमच्या शेती गावी आहे थोडं पण आता पावसामुळे सगळं हे झालं
हा हा पाऊस नसणार तिकडे जास्त,
पाऊस नाही. तर सगळेे देऊन जरा
हो हो
ते पण अजून काय नाही पाऊसमुळे थोडे
ते तर आहे पाऊस पावसावर सगळं चालू असतं.
होय काय सगळं विकत घेऊन खायचं हेच की असंच की चालू आहे आता काय, करायचं शेतात कधी येईल, त्या वेळेला वाट बघत बसायचं.
हो ते तर आहेच.
हो आणि काय
बार ठीक आहे
ह ह तुमची आई वडील कोुणीकडे असतात हो हो आमची दहा माणसंी एकत्रच असत
हा हा हां म्हणजे खूप मोठ मोठा परिवार आहे तुमचा
हा हा मोठं कुटुंब आहे.
हा हा हा हा आमच सुद्धा म्हणजे आमच्या घरात आम्ही दहा जण राहतो आणि सासू सासरे आहेत दीर जाऊ आहेत त्या थोरल्या आहेत. मी धाकटीय मग त्यांची फॅमिली माझी फॅमिली असं म्हणजे आम्ही मिळून राहतो.
हा हा हा आता काय आषाढी एकादशी आल्यात. आषाढी एकादशी आल्यात आता दिं वारकरी दिंडी चालू आहे. जायच विचार चालू आहे का नाही हे चालू आहे मनातल्या मनात
हा का
दिंडी चालू आहे आता हम्
हा हा हा हा
आषाढी एकादशी आली ना
हो हो ते तर आहे आता वारीला सगळेजण जात असेल पंढरपूरला
हा पंढरपूरला होय मग मी तेच आता विचार चाललाय जायचं का काय करायचं ते विचार चाललाय, आता एकदा जाऊन आले त्याच्यावर आम्ही गेलेच नाही हो पंढरपूरला,
हा हा म्हणजे असं सुट्टीला वगैरे तुम्ही असं जाता का?
हम् फिरायला तेण जाते मी सोडा पुणीकड पण असं जे बघण्यासारखं असतंय, बाहेर फिरायला जाते मी,
हा हा हा हा
हा हा हा
आणि
जरा काय म्हणजे असं बघण्यासारखं भरपूर आहे. मी सुद्धा मे मध्ये मे महिन्यात आम्ही माहेरी गेलेली मग तिथे त्यांच्याबरोबर गेलेलो, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर हे हे सगळं देवस्थान केलेलं.
ह आम्ही सगळं केले तुळजापूर तेवढं राहिय बघा आमचं
हा
बघण्यासारखं म्हणे आमचे कुलदैवतीन आहे ती ते जाव इच्छा होती. खरं ते जायला मिळालच नाही.
हा हा हा
एका एका जोडप्याचा वाढदिवस होता, मग त्यांचा वाढदिवसासाठी तिने ते कॅन्सल केलं.
हा हा हा हा
मग आता काय करायचं एका मुळ सगळ्यांनाच मिळालं नाही देवदर्शन अंबाबाईचं तुळजाभवानीचं
या आता आतातर पाऊस झाल्यानंतर असं दिवाळीत वगैरे जाऊन यायच म्हणजे ते बरं पडतं थंडीत पण असते.
ह बघुया आता आमच्या थोडल्या मुलग्याची गाडी हाय जाऊन यायचं म्हणत ते सगळीजण बघूया आता काय करायचं
हा हा हा हा श चालतय
धाकट्या मुलग्याला जरा सुट्टी सुट्टी काढा म्हणून सांगायचं आणि काय करायचं?
हो ते काय काम करतात?
त्यांचं हेहाय हॉटेल काढलंय त्यांनी
हो का म्हणजे कसंल हॉटेलय म्हणजे असं
हम्म शाकाहारी मांसाहारी असं हॉटेल काढलय दोन्ही पण हाय ह ते त्यात जाते मग संध्याकाळच मग त्यांची दोघं पण जातात बायको पण
हा हा चाल
होय
हम् अरे परस लावू काय? मी मीट गेली कोणच अक ह नाही तुम्हीघ
वॅ हा फोन कट व्हयलाय
हा ते नेटवर्क नसल्यामुळे फोन कट होत असेल आवाज येत नाही ना?
हा हा आणि मग हा हा मग तेच तुम्हाला सांगाल ते मी या मुलगा हॉटेल मध्ये जाते दोघं नवरा बायको पण आणि शाकाहारी मांसाहारी जेवणा कस्टंबर येतात गर्दी होतीया हाॅटेल दैवत हं काय म गर्दी झाली कि म आमचं मिस्टर पण जातात हम् आमचा आता या पुढच्या महिन्यात वर्धापन हाय वर्ष झालं.
हा हा हा
एक वर्ष झालं वर्धापन हाय पुढच्या महिन्यात ह हा स्वतःच हा वाट नाही हा मग तेच आता जा आता जोडणार आणि थोड्या वेळानं झोपतो. आणि जायला मग पाच सहा वाजता जातय मग सगळ बाजार हट सगळ कराला लागतय सगळ्याच हॉटेल मधला
हा हा ह मग त्याच्यासाठीच ते दिवसभर म्हणजे कामातच असतात
कामातच असतात होय ते मग मोठ आता मुलगा भी जमल तर जातोय कधी मिस्टरांना घेऊन गर्दी असली तर
हा हा हा.
असं
ते बरं आहे सगळे मिळून मिसळून सगळे कामं करतात.
होय ते बर आहे.
हा.
तुमच्याकडे काय तुमचं मिस्टर तेन काय करतात.
आमचे आमचे पण असं छोट मोठा बिझनेस आहे.
हा. ह ते बर स्वतःचा बिझनेस असलेल्याला चांगलच असते ओ. हम्म आणि काय?
आणि काय नाही बघा आहे व्यवस्थित. चालले सगळं म ते अ तुम्ही शेतात वगैरे म्हणजे शेत तुम्ही स्वतः केलेले आहे की काय.
होय आम्ही शेता आ आ आमदा दु दुसऱ्यांना लावली होती आम्ही शेत ती म आता आमचा आम्ही करणार म्हणून आम्ही आमच्याकडे घेतली आता जाऊन येऊन आम्ही तो कनी तेन केले भात पेरले
हम्म हम्म.
अ शेंगदाणे पेरल्यात मग आता पावसामुळे आम्ही जाय नाही लागवते आता जरा पाऊस लागला ते आम्ही लागवड टाकाय जाणार आहे.
हा हा हा मग पाऊस कमी आहे का त्या भागाला.
हा पाऊस नाही आहे. सगळ वाळपीतच झाले ना सगळं आता मग त्याच्यामुळ मग आम्ही घर बांधले आम्ही दोन खोल्या अस उद्या म्हणून जान येन जाऊन येऊन हाय आता
कधी ही जाऊ शकतो आणि कधी ही येऊ शकतो. हम्म मग गावी कोण राहतं का.
कोण आता नाही सासूबाई हाईत त्या इकडं आल्यात माझ्याकडे. अ म आता लेक नातीकडे गेल्यात आठ दिवस झाल.
हा हा हा.
मग आता कधी येतात बघू आम्ही फोन लावणार आहे आता कधी येणार आहेत विचारायसाठी
हा हा हा हा.
बघू येतात कधी आता हाय आमच्याकडेच हायेत आता. वयस्कर आहेत आता वय झालंय त्यांच तरी ऐंशी पंच्याऐंशी काय नव्वद पर्यंत वय झाय आता त्यांच होय.
हा हा.
तरी पण आहेत व्यवस्थित आहेत मग त्यांना तिकडं आता एकट्यालाच घेऊन कसं यायचं म्हणून आम्ही इकडे घेऊन आले.
पहिला पहिल्याची माणसांचं कस खाणं व्यवस्थित होत वातावरणामुळे त्यांचं हे होत आता त्या भाजीपालामुळे त्यांचा जरा रोग पसरल्यामुळे जरा शरीराला त्रास होतो.
शरीरा हा शरीराला
ते कसं ताज ताजं शेतातलं घ्यायचं खायचं म्हणजे त्या लोकांना तसं कसं ते बरं होतं.
हम्म त्या केलेल्या होतं काम जस करवांद काजू ते घेऊन इ त होत्या दोघर शेत त विरीच्या कामाला असं जात होते आम्ही पण विरीच्या कामाला जात होतो हो मग आता मिस्टरांनी इकडे घेऊन आलीत बाहेर परगावला कामासाठी आल्यात मग त्यांच्या संघ आलेय मग आता शेती घरात करायला पाहिजे म्हणून आता जाऊन येऊन दोघं पण आम्ही जातोय चार दिवस राहतय आणि आणि परत येते